हॅलो हा बोल
सुंदरता कायतर शिकू
त्याला शिकव बाई
ह्म
तुला मराठीचा
ती संधीच मलाच
संधीचा बघूया परत पहिला समजून घ्यायला पाहिजे ते संधी
मला ते लेक्चर बघणार त्याचं मला कायच कळणार नाही
अय लेक्चर आहे ते वाच की
अगं ते काय अ अ प्लस आ प्लस इजिकवास टू
वर्षें ह्याच्यामध्ये का नाही त्यात क नाही हॅलो
हम्म
त्यात हे आहे बघ अ कार्यामध्ये द दोन्ही पार्श्वभूमीला काय आवाज येत होता का, कॉलच्या दोन्ही पार्श्वभूमीला काय आवाज येत होता काय तेच काय लिहायचं
येत असेल तर येत लिहायचा येतय म्हणून येत आलता म्हणून नाही तर नाही
म्हणजे आपला आवाज म्हणत्यात का साइडचा?
साइडचा पार्श्वभूमी म्हणजे काय?
त
हे मम्मीच मला ऐकते तीण. कितीं तुला
वाराचं तेवढं येत जरा बाकी काय नाही
वारा गेलं की आता वार मी आलोय कि इथं रूम मध्ये
ते आले पण एवढं नाही आहेत नॉर्मलच आहे.
सांग आता भूगोलचं काय आहे सांग?
भूगोलच मी कुठं काय बघित बघितलं ते नुसत चंद ते ग्रहांचा होतं ते काय मला आवड ना म्हणून दुसरं बघ बघा गेलो चालूताना दुसरंच काय तर निघलं. आपल्या देशाला माहित नाही ग सांग की मला ते
मला कुठे माहितीये देशाला देशाच्या सीमा वी राज्याला आपण आस् सीमा आपण देशाच्या विचार
तू सांग कि कुठल्या कुठल्या ती बहीण काय? काय होत ते सात बहिणी त्यालाच म्हणतात सेव्हन सिस्टर त्यालाच म्हणतात काय?
नाही.
का माहीत नाही मला तर
आज का बोलतय सांग की
अग मला खरच माहि नाही याला त्या आ जीपीटीला सर्च करते.
थांब जरा कुठला तर बघतो ते त्रीच म्हणते मला बचपन व भूत आ या.
हे ते क कर्क वृत्त जा ते ते कुठलेही आहे.
ते नव ते नव बांग्लादेश बस. चीन.
आता कशाच बघायल्यास तू?
नाही मला माहीतरी सांगावी.
कशाचा आहे.
अग आपल्या देश सीमा कुठल्या देशाच्या सीमा येत त्या?
बचपन मे बूत आया.
हम्म.
ब बांगलादेश च चीन प
पाकिस्तान. पाकिस्तान ने न नेपाळ.
ह
मे.
म ह ह.
म म म म मअं
म्यानमार.
मॅनमाार आहेत ये.
बघ पहिला बाई
ये एवढं काय वडतेस सूर
आणि त्या जि तेच आहे का बघ.
तेच आहे गप, मला सांगायल्या. म्यानमार ते म्यानमार बूत. भूत म्हणजे भूतान
ह
आया म्हणजे अफगाणिस्तान झालं
आया म्हणजे अफगाणिस्तान वय
हम्म व्हय की बचपन मे भूत आया हे भारी आहे, ह असले मला आवडत स्ट्रीक पर ते कर कुर्ताच
हम् आणि ते याच अं आपल्या महाराष्ट्राला कुठल्या कुठल्या राज्यांची सीमा आहे ते बघ
हा याई माहित मला सांग तू
मलाच माहित नाही तेच सांग ट्रिक न सांग
हम्
ट्रिका ढीग आहेत वरची मला जरा एक ट्रिक सांग की, ते नाही युट्यूब ला ट्रिक आहेत त्या सांग की, या वर्षी आपण काय करूया ट्रिक आहेत कनी सगळ्या ते लिहून घिव्या काय आणि तेझ डिस्क कशन करूया
हम्म
आता उद्या कॉलिंगला ट्रिक उद्या कॉलिंगला सगळ्या ट्रिक लिहून घिव्या काय? हिमालयावर तेन काय काय ट्रिक आहेत कनी हा
चंदपूर जिल्ह्या तील महत्वाच्या डोंगर- टेकड्या, चिमूळ टेकड्या, मुळ टेकड्या पण
ऐक ऐक मी काय म्हणालोय क्वेशन पेपर मधलं डिस्कशन करतेस का जी के जी एस
मला येत नाही काय सांगतोय, सगळं मलाच नरड्या पुढ आणत्या
वाच तर
हिला नाही आंत चालत मला मारलं तर लगेच कायच येत नाही म मला
काय आंबा, जांभा, चाफा, व पिव पिंपळ पिळून नागपुरात महाग जूस गरम. पडला कसली ट्रिक.
कशाच हाय य असली काय नको तेच अ. तेच अ पाठ करूस तवर दुसरं लिह्यायच लक्षात नाई.
नावे गावचा गंगा प्र. नावेगावचा पता गाईना झिंजून येतो वा.
कशाच्या आहे ते.
तेेकड्या गो याच हेज्यातील टेकड्या आहेत त्या हूं.
नवेगावचा प्रताप गाईला चिंच देतो.
त्याची नावे गाव डोंगर, गंगा गंगाधरी टेकड्या, प्रतापगड. डोंगर गायखुरी डोंगरची आणि चिंचगड टेकड्या.
प्र नावेगावचा प्रताप गाईला चिंच देतो. आता पहिला ते जीक
थांब, थांब चिमुकलं मुल चांदूर. चांदूर पेरथ. चंद्रात हे काय विषय.
दुसरा सांगतोय काय?
बेटर ऑफ. हिस्ट्री घेतलीच नाही ग आपण.
दहा मिनिट झाल्या असतील.
आठ मिनटं झाल्या.
हूं!
राग काने कापासत.
आपल्याला जे म्हणजे ओळखीचं हाय की नाय आत हा त्यातलं पहिला बुक
करू-करू तं संभाळली अस तुला कस वेळेस ना माहित नाही तुला
जाऊ दे तिकडं कर्कवृत्ताच काय बग हाय एवढं काय नाही येतं दुसरं बग
बघालोय - बघलोय जर बघकी तुझ मला वैताग आलाय लई
हिस्ट्रीच बघायला लागल्यास काय?
नाही वर वर वर काय बघावी
कसलं कसल पाठवल्यास त्यातंन बघ की
त्यातन बघून झालं